हॅलो!
हॅलो!
हा ताई नमस्कार
नमस्कार
येत हो हो येतोय काय जेवण वगैरे नाही अजून थोडं लेट होतं साडेनऊ दहा पर्यंत काय विशेष हाय जेवणात
हा जेवना त्याने वरण, भात,
अच्छा ते काय प्रत्येक ठिकाणच एक वैशिष्ट्य अस म्हणजे प्रत्येक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात जस वेगवेग प्रांतात वेगवेगळे पदार्थ
हा खासियत असते जस महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी होते
हो. तेच ना अ पुरणपोळी आहे मदर
हा तसं साऊथ इंडियन मध्ये इडली, सांबर खूप आम्ही तुम्ही साऊथ इंडियन मध्ये होते ना तर इडली, मेंदूवडा हे खूप म्हणजे तिथं तेवढंच दुसरं काही नाही
वापर होतो ना भात वगैरे अस म्हणजे बरेच त्यांच तांदळाच हो राईसचे प्रकार जास्त आणि ते मला वाट तर कुठल्या तेल खोबऱ्याच्या तेलातच बनवतात ना वापरले जातो जास्त ग्रेवी मसाल्यामध्ये वगैरे
हो बरोबर.
नारळाच्या म्हणजे त्यात तेलामध्येच बनवतात ते आपण कसं वेगळं शेंगदाणा किंवा इकडे सनफ्लावर ऑइल वगैरे असतं प- ते नारळच्या याच्यातच बनवतात. ह साऊथ इंडियन कडे प्रत्येक ठिका ते आणि कसं वेगवेगळी जस जसं तुम्ही दुसरी इडे तिकडे झालं तर अ हिमाचल प्रदेश किंवा पंजाब त्या साईडला छोले वगैरे जास्त वापरले जातात. रा राजमा छोले ते जास्त वापरले जातात. दुधाचा जास्त वापर होतो तिकडे. पनीर वगैरे अस आमच्याकडे ना इकडे अ राजस्थानकडे दालबाटी जास्त होते बघ का तुम्ही दालबाटी वगैरे जथे आप महाराष्ट्रामध्ये खानदेशामध्ये त्याला वरणपट्टी बोलता बघा.
हा बरोबर इतडे हा
हा वरणबट्टी दालबाटी राजस्थानमध्ये जास्त असते दालबाटी चुरमा वगरे ऐकलं असेल तुम्ही छान लागतेय कधी खाल्ली की नाही दालबाटी नाहीय का इकडे खानदेशामध्ये ना वरणबट्टी सोबत वांग्याचं भरीत वांग्याची भाजी हे जास्त हे होते टोमॅटोची चटणी वगैरे असं म्हणजे हा आपल्या गव्हाचं पीठ असत ना. त्याच्या मध्ये थोडं जाड जाडसर हे करायचं. जाडसर पीठ आणि त्याच्यामध्ये मक्का टाकला जातो म्हणजे आपल्या पिठासारखं नाही तर थोडं जाडसर दळून आणायचं आणि त्याच्यामध्ये ओवा भरपूर थोरंसं तूप तेल अ टाकून मग त्याला वाफून घ्यायचे गोळे आणि मग त्याला तळायचे वाफ खोलल्यानंतर हा येतो यावस अच्छा हा हा ते म्हटलं दालबट्टीच दालबट्टीच ते अ पीठ ते ना गवाच. गहू आपला गहू आणि मका मिक्स. त्याला जाडसर दळून आणायचं आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही ओवा अ आणि तेल, मीठ कोणी कोणी तूप वगैरे टाकतात मोहन द्यायचं आणि छान घट अस सैलच घट्ट कणिक मळून त्याचे गोळे बनून त्याला ना कोणी कोणी वाफून ओवन मध्ये किंवा आता गावाकडे तर म्हणजे त्या शेणाच्या गवऱ्या वगैरे असतात ना त्या त्याच्यात भाजून अ बनवतात ते. आणि मग खूप सारं असं भरपूर तूपामध्ये खायचं, वरण बट्टी बोलतात त्याला. राजस्थान मध्ये तर अगदी त्या जी बाटी बोलतात, जी बाटी असते ना ती अगदी पूर्ण तुपामध्ये डुबेपर्यंत ठेवत, ते का म्हणजे खायला असं असते.
इकडं नाही करत असत काही.
आणि खांदेशात कसं वांग्याचं भरीत वगैरे ते त्याच्यासोबत भरपूरच हे असे हो. कणी इकडे आपलं कि खिचडी वगैरे मसाले भात हे पुरणपोळी.
हो बरोबर. साऊथ इंडि तिकड अस सांबर इडली ते
हो हो. उत्तर प्रदेशात पण जास्त करून हो. तिकडे पण वेगवेगळं काय जास्त गोड खाल्लं जातं ना? म्हणजे साधं जेवण असं तिखट नसतं, मसालेदार नसतं, साधं जेवण असतं ति इकडे उत्तर प्रदेश जस गुजरात साईड ला पण असं गोड त्यांच्या प्रत्येक जेवणामध्ये अशी साखर किंवा गुळ असते गोड जेवण असते. सा
हा.
तर मी स नंतर आपलं मारवाडी वगैरे आहे, त्यांच्यात पण अस साध म्हणजे तिखट जास्त वापर वापरले नाही जात त्यांच्या जेवणा
हो बरोबर. हम्म. खूप वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं भेटल.
हो ना. जसं कोकणात आहे, कोकणात पण ओल्या नारळाचं जास त वापर केला जातो ना?
हो बरोबर.
भात वगैरे नारळी भात वगैरे. इकडे तुमच्याकडे स्पेशल काय असते मग पुरणपोळी वगैरे असते का?
हा पोळम पोळी वगैरेच.
अच्छा. आता झाला बरस आंबेच्यारस आता अधिक महिन्यामध्ये पुरणपोळी रस झाला असेल, उन्हाळ्यात आंब्याचा रस पुरणपोळी म्हणजे उन्हाळ्यात तेच जास्त चालते, पाऊंचारी वगैरे पण तेच असते.
हा.
श्रीखंडपुरी वगैरे अस
हेच तेच चालतं इकडे.
हम्म पुरणपोळीमध्ये पण किती प्रकार आलेले ते एक आहे इथे त्याच्यामध्ये पुरणपोळीमध्ये खव्याची पोळी नंतर गुळा ची पोळी, आपल्या सांजा पोळी पुरणपोळीमध्ये ते आहे नंतर चॉकलेट पोळी सुद्धा बनवायला लागले चॉकलेट चे म्हणजे एक दुकान आहे तिथेच आठ दहा प्रकारच्या पुरण पोळी मिळतात. मुगाच्या डाळीची वेगळी, तुरीची वेगळी, चण्याची
हा हा बरं परत पुरणाच्या पोळीमध्ये मांडे वगैरे
हो मांडीत तर हो खानदेशमध्ये ते खापरवर टाकतात तेच ना, मोठे मोठे
हा.
हा ते छान लागतात मांडे. अगदी एवढे मोठे ते बनवायला पण किती मेहनत लागते त्याला पण कलाच ते बनवायला आली पाहिजेते नाही तर हातावर म्हणजे एवढ पोळी बनवणे खूप येते
खूप अवघड आहे
अवघड आहे, तस साध्या पोळ्या पण हातावर टाकतात बाया बघा गावात कडे वगैरे पहिले कुठे पोळी पोळपाट लाटणं असायच हातावरच बनवायचे
हा ते पण आहे हातावरच करायचे आजकाल खूप टेक्निक आलंय वेगवेगळ
आता तर मशीन आलं पोळ्या बनवण्यासाठी पोळ्या बनवयला
हा.
तुम्हाला काय स्पेशल बनवता येते मग?
अह पुरमपोळी वगैरे
अरे वा! तुम्ही कोकणाकडे वगैरे गेले का, तिकडे बघा मासेे जास्त खाल्ले जातात मासे वगैरे समुद्र प्रकार जास्त असतात कोकणाकडे हो म्हणजे तिकडे त्या साईड ला गेला ना किनारपट्टीला वगैरे तिकडे खूप म्हणजे मासे असे पॉपलेट फिश व ते प्रॉन्स वगैरे तुम्ही अह शाकाहारी कि मांसाहारी? तुम्ही शाकाहारी शाकाहारी आहे ना. हा मी पण शाकाहारीच आहे
हा मग ते ते नाही इतक सांगता याचं
मी पण शाकाहारीच आहे चिंता न नका करू तर हा अजून कुठल्या माझ्याकडे आमच्याकडे आम्ही दाळबट्टी वगैरे जास्त असते आमच्याकडे हा, डाळबट्टी कोणी आलं ना पाहुणचारीला डाळबट्टी ते पातोड्या वगैरे माहितीय का तुम्हाला पातोडी काळया मसाल्याची वगैरे पातोडी शेंग शेंगोळे वगैरे. ढबुक वडे हे आपल्या इकडचे का महाराष्ट्र खानदेशातले पदार्थ
ह हा वेग आणि ना साऊथ इंडियन लोक जास्त त करून ना अह ग्रीन ग्रीन राईस आणि रेड राईस खाता म्हणजे ते ग्रीन कलर जा आणि एक रेड कलरचा, हो टोमॅटो नाही युज करत लोक काहीतरी वेगळंच युज करता पण टेस्ट खूप छान राहतो आपले फ्रूटस कलर असताना
हा हा हा
ते लोक म्हणजे माझे फ्रेंड आणायचे टिफीनला
हो का नाही त्यांच्यात पण खूप प्रकार आहेत ना त्यांचे पण छान खात म्हणजे आता इडली मधे पण किती प्रकार बापरे, ! बरोबर, आणि, आपण बनवतो आणि त्यांच्या बनवण्यामध्ये, मसाल्यामध्ये कायऽऽ फरक वगैरे असतो ना बऱ्याच ठिकाणी. त्यामुळे तिथले स्पेशल अं ऽपदार्थ त्यांच्या हऽऽ आित चांगले वाटतात,
चांगले लागत,, त्यांचे, त्यांची इडली वगैरऽऽ गरे डोसा खाऊन बघा, खूप भारी, आणी आपल्या हातचा किती पण सुगरण हातानेऽऽ
हंस-हंस,,, तेच ना त्यांच एक विशिष्ट पद्धत असतेऽऽ प्रत्येक ठिकाणची,, आपण हे बगा आता, छोलेपुरी,, ज छोले भटुरे वगैरे जरी बनवायला घेतलं,,, त्यांच्यासारखं नाही जमणार आपल्याला,, किंवा बाकी ईतर हां, गुजराती पदार्थऽऽ बरेचशसे आहेत ते पण आपलं म्हणजेऽऽ
ह, आणि इकड, इकडे मध्य प्रदेशमध्ये जर तुम्ही गेले नाऽऽ तिकडे, अ मध्य म्हणजे हिमाचलयला वगैरे आणिऽऽ तिकडे गेलो, तिकडे राजमा खूपऽ खातान लोक, राजमा म्हणजे ते माहिती असेल ना हा हा, हा, आणि आपण इकडे म्हणतो बघ बेसनच तेऽऽ होऽऽ मिक्स करून घात आणि तिकडचे लोक लोणचंऽऽ कस खातात माहितय तबाट, तांबाटे, आणि मिरची वगैरेऽऽ सगळे जे पालेभाज्या आहे ना,, त्या एकत्र टाकऽऽ कूण ते लोणच तयार करतऽ
हो का, हा, तसं उत्तर प्रदेश वगैरे त्या साईडलाऽऽ पण छान खा जेवणाचे हे असत छान ते अगदी गोड पदार्थ जास्त खाल्लेऽऽ जातात.
हो, हो आपला टाइम झालाय, चालतय, हो,